हॅलो!
हॅलो!
हा हा बोला हा बोला बोला येतोय आवाज.
काय करताय साहेब? येतोय आवाज.
काय नाही मार्केट बघत होतो.
जेवण झालं.
हा जेवण झालं.
काय जेवण केलं आज तुम्ही?
गंगापाड
अच्छा!
हा भाजी कमी होती आजची.
अच्छा! पुरली नाही.
पुरली नाही भाजी मला.
मटकीचे होती ना भाजी.
हा खा मग मटकीचे बी काय ते पाणीच होतं. हम्म ते तर काय सगळं शिळं शिळं पा त्या भाज्या पाचच माती ठेवलेली आहेत.
हम्म
हा ते काय सुधरणार नाही ना, ते तर मी खायचं नाही ना परच म्हणजे, शपथ घेतली तर शपथ घेतली डायजेशन खराब करून ठेवायचं काय
मग खाऊ नका ना तुम्ही मटकीची तुम्हाला आवडते.
प मग काबरं ते उरलेले आहे काबं ठेवले म बाकीचे का बरं खातील. हम्म
बाकीचे बी खाल्ल्या जाताना आता रात्री जेवण कोणत होत.
बरं सगळं बनवल होत का त पण
हा अर्धा किलो आनलं होत सगळं केलं.
अच्छा! बरं आता संध्याकाळी काय बनवणार?
संध्याकाळी काहीतरी करू दाण्यांची भाजी.
हो अच्छा! बर बर बरं हम्म हम्म आ ते गंगाफळ कसं बनवलं होते काय रेसिपी काय त्याची.
त्याला आता पहिले वॉश केलं बारीक बारीक कट केलं आणि त्यांच्यामध्ये अ हिरवी मिरची लसूण अदरक असलं तर अदरक टाकायचं. माझ्याकडे आदरक नव्हतं म्हणून मी आदरक टाकलं नाही. त्याची पेस्ट किली जिरं हिरवी मिरची लसून तेलामध्ये ते तडका देऊन दिला आणि ट गंग कापलेला गंगा फळ टाकून दिलं त्यांच्यामध्ये.
अच्छा!
गंगा फळ ची भाजी सोपी असते करायला. पण म बाकी अ गंगा फळ तुम्ही गोड मध्ये पण बनवू शकता.
आंबल
त्याच आंबल ते पण छान लागत डाळ-
जम्मू काश्मीरची भाजी का.
हा जम्मू काश्मीर भाजी ती अंबल.
भं- भंडाऱ्यांमध्ये असते ती, ह ना?
हम्म.
त्याची, त्याची कशी रेसिपी?
अ, त्याला सुद्धा तुम्ही वरच ते शिल्क काढून घ्यायचं पिल करून घ्यायचं. आणि नंतर ना त्याला थोडस तेल जास्त लागतं. त्या भाजीला अ थोडस एक्स्ट्रा तेल टाकायचं. मेथीची पावडर टाकायची त्याच्यामध्ये तेलामध्ये मस्त चांगली मेथी खुशबू आली चांगली की, अ त्याच्यामध्ये गंगा फळ टाकून द्यायचं. ते थोडस मिक्स करून व्यवस्थित झालं, की मग त्याला थोडस पाणी पण सुटतं, मग त्याच्यातच थोडीशी हलकीशी मिरची पावडर, हिरवी मिरची टाकून द्यायची. आणि चांगलं शिजू द्यायचं.
मोठी- मोठी घ्या. हा
हम्, मोठी -मोठी मग ते चांगलं शिजू द्यायचं मग थोडं मेल्ट व्हायला लागलं की, त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आपल्याला जेवढं हवंय तेवढं. आणि त्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं. चांगलं पाणी ते चांगलं शिजलं असं घट्टपणा वाटायला लागला की, आता हा शिजले रस्सा आहे पण सरी पण तो घट्ट ट्ट आहे तेव्हा त्याच्यामध्ये अ थोडसं गुळ आणि चिंच टाकून द्यायची. ते अं, ते टाकून झालं की एक पाच मिनिटं त्याला शिजू द्यायचं. आणि अ उतरून घ्यायचं. मग नंतर न खाली भाजी एकदम छान बनते. मग हरभऱ्याची डाळी त्याच्यासोबत भात आणि अंबल. ते त्याचं कॉम्बिनेशन एकदम छान लागतं.
तिकडे तर भंडाऱ्यांमध्ये तेच असतं ना खायला?
हा भंडाऱ्यामध्ये देवाचा प्रसाद म्हणून तेच बनवलं जातं.
खूप आवडीने खातात ती लोकं ना?
हा तिकडं जास्त आवडीने खातात. मलाही आवडत आणि
आणि हार त्याच्यासोबतची हरभऱ्याची अ डाळ आहे ती कशी बनवायची?
हरबरीची डाळ धुवून बॉइल करायला टाकून द्यायची. त्याच्यामध्ये बडीशोप टाकायची. हरभऱ्याच्या डाळमध्ये शिजतानाच, बॉईल करतानाच. आणि चांगल्या पाच सहा शिट्या घेऊन घ्यायच्या.
हूं.
पाच सहा शिट्ट्या झाली कि मग ते कुकर थंड झाला कि मॅश करून घ्यायची डाळ, आणि डाळीला नॉर्मल आपलं कांदा हिरवी मिरचीचा तडका देऊन द्यायचा. जास्त मसाले वगैरे काही टाकायचे नाहित त्याच्यामध्ये.
बडीशोप जास्त पाहिजे फक्त त्याच्यात.
बडीशोप जास्त पाहिजेल, मग तेे नॉर्मल मूग डाळ आपली फक्त हिरवी मिरची. कोथिंबीर, लसूण, आदरक असा त्याचा तडका देऊन द्यायचा, गरम मसाला वगैरे काही टाकायचा नाही त्याच्यामध्ये.
लाल मिरची पण टाकायची.
हा लाल मिरची टाकायची थोडीशी, अख्खी लाल मिरची.
अच्छा, हां हां.
हा. मग ते छान लागतंय अख्खी लाल मिरची थोडी आख्खी हिरवी मिर ची मग ते भातात. घालून चुरून, मग भारी लागतं ते खायला. हूं.
काय तुमचं ज-जेवण झालं का?
नाही आता आम्ही जाऊ, दुसऱ्या विभागामध्ये. मग तिकडं गेल्यावरती करू जेवण, पाऊस हि म ता आता उघडलंय.
हा बंद आहे.
हा अ, तर जायलाही सोपं गाडी तर पूर्ण ओली असेल झालेली.
हा तिथं जायला गाडी लागते?
मग मी परत इथून अ अ गाडी तिथं संध्याकाळी परत इकडे या गाडी घ्या गावी तिथंच गाडी घेऊन तिथं ठेवून देते, तिथून निघाल की घरी सरळ.
मग गाडी ह्या डिपार्टमेंटच्या खाली तर ह्या बिल्डिंगजवळ लावलेली असते का?
हा सकाळी आली म्हणजे इथंच टॉकीजच्या खाली गाडी लावते. आणि दुपारी जाताना मिेडी सिनला तिथे घेऊन जाते मग, मेडिसिन ला तिथं मग माझ्या खिडकीजवळच गाडी उभी करते म्हणजे गाडीकडे लक्षही असतं.
हम्म हम्.
आणि अ, मग काय निघालं की तिथल्या तिथं गाडी घेतली की निघाले, आता इथल्या इथंच गाडी पडू दिली मग परत आजून मेडिसिन मधून परत इकडं या, गाडी घ्या, मग जा. मी, सोबतच ठेवते गाडी.
सर काय म्हणत होते तेव्हा?
ते ह्य, टाॅवेल पाहिजे होता.
टावेल?
ते दुसरेत, हा ते कपाटांमध्ये टॉवेल ठेवलेले आहेत ना. मग ते माझ्याजवळ असतात ना ते! टॉवेल. मग एक टॉवेल काढून आंग पुसायचा टॉवेल, मोठा
तिथ कशाला पाहिजे?
अ लागतात तिथं यांना, पुस पास करायला.
अच्छा!
अ म ते, मोठे टर्कीसचे पा-पांढऱ्या कलरचे टॉवेल आणलेले असतात.
हम
पांढऱ्या कलरचे बेडशीट, पांढऱ्या कलरचे टॉवेल मग ते माझ्या जवळ दिलेलय ठेवायला, मग ते टॉवेल काढून द्या
अच्छा! ते पावसात भिजून आले असतील
हा, ते अ दुसरे ट्युटर आहेत, ते पावसात भिजून आले त्यामुळे सर म्हणे यक त्यांना देऊन द्या, मग देऊन दिला.
अच्छा! हम्म हम्म हम्म
म आता तो त्यांच्या जवळच राहील, नाही तर करतील काय करायच तर
अच्छा! बरोबर ठीक ये ठीक ये
दर महिन्यात किंवा मग पाच सहा महिन्यामध्ये टॉवेल चप पल, बेडशीट्स
हम्म हम्म
अशा वस्तू येतात त्या इंडियन करून पोर वापरतात इथल्या इथ
टॉवेल वगैरे कितीत येतात?
आ?
टावेल वगैरे किती क येतात म्हटल?
टॉवेल तर आता मी आल्यापासून त काही मागवल नाही, जे आधीचे आहेत तेच चालुय वापर
अच्छा!
हा बेडशीट आणले आता, वीस बेडशीट आणले अ, पांढरे वीस आणले आणि हिरवे वीस आणले.
अच्छा!
हम
ते ठेवलेत कपटामध्ये टॉवेल आधीचेच होते ठेवलेले ते स्टोअरच काम हे माझ्याजवळच आहे ना, इंडियनच कपाटी मॅनेज करायच.
हम्म हम
म्हणजे कुणाला पाइजे असेल तरी
अच्छा!
ह काय?
ते रोजच्या एंट्री करावी लागेल तिथ की कोणाला दिल? किती दिलय, काय दिलय, केव्हा आले?
करायची, त्याच स्टॉक बुक ठेवलेलये ना वेगळ. मग कुणाकडन आणल? किती तारखेला आणल? कुणाला दिल? किती तारखे खेला दिल? कुठल्या विभगात काम करण्यासाठी दिल? म ते त्याच्यावरती सगळ मेन्शन करायच
मग ते ज्याने घेतल त्याची सही वगैरे पण लागत असेल
हा त्याची सई घेऊन घ्यायची की याने घेतल बॉ अस
ठीकये चांगलंय म्हणजे
प्रत्येक काम पण माझ्याकडे आहे ना रेजिस्टर मेंटेन करायच सगळ्या
म्हणे गरजच काम आहे मग त्याची नाही नाही म्हणू किरकोळ किरकोळ ना
हा, काम भरपूर आहेत त्याच्यामुळ मग वेळ नाही भेटत नाही, हे संपलं की ते, ते संपलं की ते,, चालू असतं फक्त नुसतच लेटर टाईप करायचं एवढा एकच काम नाहीये ना, इथलं स्टॉकबुक मेंटेन करायचं, मेडिसिनचं स्टॉकबुक मेंटेन करायचं मेडिसिनचे तर अजून, जे फ्रॆडस्टॉक बुक काही ते लिहिलेल नाहीये ते पूर्ण लिहायचे मला अजून मी सुरुवातच नाही मला वेळच भेटत नाही ते, करायला स्टॉक बुक म्हणलं म हा
कपाटाची चावी तर चार-चार जणांकडे असते, समजा तुम्ही नसताना कोणी काढून नेलं मग, मग, कस मग, मग, मग तुम्हाला विचारतील सर नंतर की तुम्ही काय
ते दोन चावी आहे, एक माझाकडे आहे आणि,, अ, एक यश सारवाले त्यांच्याकडे आहे
हा मग त्यांनी कोणाला दिली त्यांना काही गरज पडली ते त्या दिवशी सुटीवर असले दोन्ही तिथं नसले हा तर मग, त्या नंतर त्याची एंट्री बेंट्री नाही झाली तर मग त्याच्यात गडबड होईल ना
मग ते कॉल करून विचारतात ना आधी मला कि बा, कुठे ठेवले असं अस पाहिजेल मला त्यांना सांगून द्यायचं की तिथून घ्या तुम्ही तिथं रजिस्टर ठेवलेले वरच ठेवलेलं असत एंट्री करायला मग ते, करून घेतात नाही तर मग दुसऱ्या दिवशी आपण जाऊन करायचे
हा, पण ते एखाद्याने जर नाही सांगितलं तर